हॅलो
हॅलो
हॅलो अरे एका पर्सन एक एका पर्सनला एका पर्सन एका पर्सनला ना म्हणजे आपण एका दिवसात एकदाच कॉल करू शकतो असं काहीतरी आहे वाटतं पाच वेगवेगळ्या लोकांना डेली कॉल करायचाय
पाच पाच वेगवेगळ्या लोकांना डेली कॉल कराय काय?
म्हणजे समज आज तू पाच लोकांना कॉल केल्यास ठीके सेम त्याच पाच लोकांना उद्या कॉल करायचा असं आहे तस ते.
अस असतंय व्हय म्हणजे रोज कॉल करायचा तीस हो पर्यंत.
तीस होस पर्यंत हा.
अग सानिका काकीला मी त कायम एक
ह
म्हणजे साठ म्हणजे तीस झालं न तीस
झालं तिचं तीस?
वीस झालं हॅलो हॅलो हॅलो रेंजस नसल बाई हॅलो हॅलो हॅलो